हॅलो!
हा.
हां झालं का चहा पानी?
अ झालं ना आता, तुमचं?
हो आत्ताच झालंय.
हा हा बरेत सगळे?
हो बरे काय म्हणतं तिकडे पाऊस पाणी वगैरे
पाऊस आज नाही आला आभाळ आलंय इकडं
होय.
काल आलता पाऊस
हम्म आमच्या इकडं पण आहे पाऊस आत्ता कालपासून चालू झालाय पाऊस आता झाल्या आता इथून पुढं सनवार चालू होतात हम्म
बरोबर आहे ना
हम्म आता इथून पुढं सणं वारं वगैरे चालू होतात. आता काही नाही आता श्रावण महिना एकदा लागलं की झालं मग
आणि सगळीकडे पद्धती वेगळ्या असता
वेगळ्या-वेगळ्या हो तुम्हाला ह्याच माहिती असेल ना मंगळागौरीचं वगैरे कसं काय करतात
हा माहितीये ना इकडं आहे ना मंगळागौर
हो तुम्ही कशी करतात मंगळागौरीचं?
आमच्या तर श्रावण महिन्यात मंगळवारी ते करतेत आणि बायका कांना वेगवेगळ्या बायकांना ज्यांचं की नवीन लग्न झालं
हम्म.
पाच वर्षा पर्यंत करतात.
होय.
हा. मग बायका येत्यात तिथं, वेगवेगळ्या. काय - काय खेळ खेळतेत. ते नाही का? सूफ वगैरे, कळशी शी वगैरे घेऊन. हा. आणि महादेवाचं पिंड करतात. सकाळी पूजा करतात, त्यावर.
अ हरतालिके सारखे सोळा- सोळा पानं वगैरे व्हावं लागतात. त्याला. ते पण खूप
हो, हो. आणि सगळीकडे जाऊन, गोळा करून, आणतात ना, ते पानं.
सगळे वेगवेगळ्या झाडांचे पान वगैरे, हम्म. तुमच्या इकडं काय- काय मग? टेंभूर नी. आपलं काय- काय बघण्यासारखंय. सोलापूर भागात वगैरे, तिकडे.
सिद्धेश्वर मंदिर वगैरे आहे ना. तिक महादेवाचं मंदिरय. हा, जाते ना, अकलकोटला. खूप छान देवस्थानय तिथं, स्वामी महाराजांचं.
हो, खूप सुंदर मंदिरय, त्यांचं. अक्कलकोटच, स्वामींचं.
हो. श्रावणी सोमवारला काय करतात, तुमच्याकडं?
श्रावणी सोमवारला. आमच्याकडे, महादेव असतो. महादेव घ्यायचा. आपल्या देवापुढं, पाठावरती महादेवा मांडायचा. त्याला मग अ अ मग पंचमृत. पाण्याने आंघोळ वगैरे घालायची. पुन्हा, एकशे आठ बेल व्हायचे. हा, अभिषेक वगैरे करायचा. पंचामृत वगैरे व्हायचं. भस म लावायचा. पुन्हा वस्त्रमाळ वायची. पुन्हा एकशे - आठ बेल व्हायची. त्याला शिवमुठ व्हायची. ची. कधी तांदळाची, कधी जवसाची, कधी मुगाची ते कॅलेंडरवर. ह. कधी तिळाची. मग ते कहाणी वाचायची. आरती करायची. पुन्हा- पुन्हा हे, हे. म्हणतो काय म्हणतात ते? अकरावा शिवलीला अमृत वाचायचं. अकरावा अध्याय वाचायचा. चा. शिवलीला अमृताचा. हा. त्याला खूप महत्त्वय, त्या दिवशी. त्या अकराव्या- अकरावा अध्याय वाचायला. पुन्हा मंगळागौरीचे, माझे झालेय आता पाच वर्ष आता, आ मंगळागौरीचे. माझे पण होते, मंगळागौर. आता आ पाच वर्ष आम्ही पण असेच आहे. पा सगळ्यांच्या- सगळ्या पाच मुली घरी बोलवायच्या, आपल्या. नवीन लग्न झालेल्या म्हणां अशा. त्यांना मग घरी बोलून मग ते, हा. पाच वर्षापर्यंतच्या. मग मंगळागौर चांदीचे वगैरे घेऊण यायची. अगर, एक करंडा आणायच्या सोबत. मग सगळ्यांची पूजा मांडायची. सगळ्यांचे वेगवेगळे ताट. हो मंगळागौर पण. हो आणतात ना. चांदीचे मंगळागोर असती. चांदीचा करंडा असतो. आणि मग एका चौरंगावरती मस्त असं, सगळ्यांची मंगळागोर मांडाय ची. मग सोळा - सोळा पानांच, ताट तयार करायचं. त्यांना वेगवेगळी ताटं द्यायची. मग आपूण त्याची पूजा करायची. हरतालिकेसारखी पूजा प्रकारे असते त्याची. हरतालिकेच्या पूजेसारखी. आणि मग काही नाही. जोडीन पूजा करतात. नवीन लग्न झालेली जोडपे.
म्हणजे, पहिल्यांदा करताना.
पहिल्या वर्षी. आणि मग कोणी ग्रुप बोलवतात. मंगळागौरी च्या डान्सचा. आता माझी बहीण पंढरपूर
म्हणजे, पहिली मंगळा मग पहिली मंगळागोर माहेरीे करतात का सासरी असतं?
नाही नाही. एक पहिली मंगळागौर जोडीनं माहेरी करावं लागते, एक पहिली मंगळागौर सासरी करावं लागती असं. आणि माझ्या बहिणीच अ जाऊ आहे म्हणजे बहिणीची जाऊ पण अशी ग्रुपमध्ये येते. अस प्रत्येकांच्या घरोघरी असं मंगगौरीच खेळ खेळायला जातात त्या घागरी सुकणं सुपाचं खेळणं पुन्हा आपलं फुगडी खेळणं लाटणी घेऊन खेळणं. खूप छान असतो तो सण त्या श्रावण महिन्यामधला तुमच्याकडे कसा असतो सोमवारी वगैरे उपवास वगैरे काही धरतात का तुम्ही?
हा सोमवारी इथ येतात ना श्रावण सोमवारला पण करतात आणि इतर सोमवारी पण आमचे सासूबाई करतात
होय म्हणजे बारा महिन्याचे सुद्धा सोमवार आहेत
हो हो एकदा की श्रावण सोमवारी चालू केलं ना एक एक जण सोडत नाहीत ना पूर्ण अस संकल्प धरूनच स्टार्ट करतात
हो
ती इच्छा असूदे ती पूर्ण होती ना.
हम्म ते पण आहे मग काय त संकल्प धरून पण करतात कोणी कोणी असं आहे. काही नाही आपण ह्म संकल्प धरायचा त्याच्यानुसार आपण करू शकतो कोणाच असं श्रावण आमच्यातले कसं मी चार ह्म चार सोमवार करतो आम्ही श्रावणातले बाकी चार शुक्रवार ज्योतीचे असतात बघा हा ते चार शुक्रवार लक्ष्मी बसवायचे आमच्याकडे म्हणजे अशी पद्धत एक सुगडं घ्यायच आपलं मातीच म्हणा स्टीलच्या तांब्याच म्हणा. त्या ज्वारी भरायची त्या ज्वारीची चार शुक्रवार मस्त अशी गुळ फुटाण्या. नैवेद्य दाखवूनच अ दिवे वगैरे आट करून त्याची आरती करायची आघाडा केना दुर्वा सगळं वाऊून त्याची पूजा करायची चार शुक्रवार. आणि मग ती त्या ज्वारीच्या आमच्या इथं गौरी गणपती च्या दिवशी आंबिलचा नैवेद्य असतो, आमच्या कडे. आंबिल दाखवता. हो टाकापासून आंबील बनवायची त्याचा पासून त्याच नैवेद्य महालक्ष्मीला करतो आम्ही चैत्र आपल्या अं गौरी गणपतीच्या वेळेस. आणि तुमच्याकडे बसत असेल ना गणपती? किती दिवसाचा आहे?
आहेत ना. अकरा दिवसाचे आहे आमच्याकडे गणपती, आणि त्यानंतर लक्ष्मी आहेत पण त्या अगोदर आहेत ना श्रावणात दर शुक्रवारी ज्योतीिची पूजा करते आणि सुवासिनी, ब्राह्मण बोलवते, एका शुक्रवारी.
हम, पूर्णाचं नैवेद्य वगैरे असेल.
हो हो पूर्णाचा चारी शुक्रवारी पूर्णाच नैवेद्य करत फक्त देवाला आणि एका शुक्रवारी बोलवतात मग.
आमच्याकडे कसं एका शुक्रवारीच फक्त सोहळा्या स्वयंपाक करायचा म्हणजे चारपैकी कुठला तरी धरायचा शुक्रवार आणि मुंजे वगैरे राहतात शनिवारी, मुंजे घालतात जीव
हो.
हो. पाच मुंजे बोलवायचे जेऊ घालायचे पुन्हा ते चैत्र गौरी सुद्धा असते आमच्याकडे. चैत्र गौरी पण खूप छान करतो. हो. हम. ती पण करते पुन्हा अजून
आणि महालक्ष्मीच्या वेळेसहा महालक्ष्मी वेस वेगवेगळ्या पद्धती असतील तुमच्याकड पण?
हो. वेगवेगळ्या पद्धती. नाही असे मुखवटे येत अस पत्राच्या पासून बनवलेले कोठ्या आहेत बघा? त्याच्यामध्ये गहू भरायचे, हन पत्र्यापासून तयार केलेले कोठ्या अस त्यात, आपलं अस हम, त अस म्हणजे एक प्रकारे आपलं धड वगैरे अस बनल्यासारखंच असतं. तर ते त्याच्यामध्ये गहू वगैरे भरायचं आणि मग त्याच्यामध्ये गहू ते भरले किं म मुखोटा लावायचा वरतून आपला तो, हित मिळतात ना मुखोटे महालक्ष्मीची. मार्केट मदे, हम ते मुकोटे ला आ लावायचे साडी नेसवायची त्याला पुन्हा काही नही आरती म्हणायची, पूर्णा वरनाचा नैवेद्य, पुन्हा गणपतीला वेगळा नैवेद, गण पती एकवीस दिवसाचा आहे आमच्याकडे पुन्हा.
एकवीस दिवसाचा?
हो आमचा नवसाचा आहे, आमच्याकडे आम्ही एकवीस दिवसाचा गणपती वगैरे बसवतो.
म एकवीस दिवस झाल्यानंतर विसर्जन करता?
विसर्जन करतो आम्ही, हो.
म्हणजे आधीपासून पिढ्या पिढ्या चालत
पिढ्या, सात पिढ्या झाल्यात आमच्याकडे सात पिढ्यांपासून, पिढ्यां-पिढ्याासून आमच्याकडे एक दिवसाचा गणपती.
बरं म्हणजे असं काय कारण होतं, या असं बसोलात?
त कोणी नवस केलेला होता म्हणे, पण तो नवस काय फेडल्या गेला नाही त्यांच्याकडन म तो पिढ्या पिढ्या चालतच राहिल्या नेमका नवस काय होता ते पण कोणाला माहित नाही. जिनं केला होता तिलाच माहिती होता तो, मग आता ते आपल्याला बुडीत पडता येत नाही ना म? तेव्हापासून ती प्रथा चालूच राहिली, आमच्या घरामध्ये मग एकवीस दिवसाच्या गणपतीची आमची पूर्ण भावकीमध्ये एकवीस दिवस गणपती बसतात एक वेगळ्या द्रोणात पण आम्हाला बसवा लागत, त्याच्यामध्ये सुपारी, पैसा, जाणव
हा म्हणजे गणपती म्हणून सुपारी बसवता, की असं
नाही एक असं पळसाचं पान अस त ना पळसाच्या पानापासून आम्हाला द्रोण तयार कराव लागतं, त्याच्यामध्ये सुपारी, पैसा, हळकुंड हळकुंड हे टाकावं लागतं त्याले, एकवीस अक्षदा व्हायच्या, मूर्तीला एकवीस अक्षदा व्हायच्या. याला एकवीस दुर्वा व्हायच्या द्रोवणामध्ये आणि या गणपतीला एकवीस अम यन दूर्वा व्हायच्या असं करावं लागतं आम्हाला, ते स नवसाचं केल्या आम्हाला ते करावंच लागत. तं म्हणजे आता आम्ही
म्हणजे सगळीकड कसं तीन दिवसाचं, सात दिवसाचं किंवा अकरा दिवसाच असतं ना.
हम्म हम्म हम्म.
तुमच्याकड थोडी पद्धत वेगळी ये.
वेगळी, आमच्याकडची पद्धत थोडी वेगळीये आमच्या इकड नवस केल्यामुळे थोडं हे आण इकडचे गौरी गणपती सुद्धा म अ बसवायची पद्धत वेगळी. कुठे-कुठे कसं सुगड्यावरती बसवतात ना? कोणत्या-कोणत्या महालक्ष्मी सुगड्याचे राहतात, कोणत्या अशी मूर्ती नाका, डोळे कोरीवर राहतात कोणाचे पितळाच्या राहतात.
हां एक-एक जण काय माहिती का तुम्हाला? की दगडांपासून पण गौरी गणपती तयार करतात. म्हणजे जाऊन अशे शेतात दगड वगैरे आणतात, दगड गोटे मग त्यावर म्हणजे त्याला अंघोळ वगैरे घालतात, मग कलर करतात. आणि आपण कसं गौरी गणपती आ गौरी आत घेतो ना, तुळशीपासून. मग तस घेतात आणि तस बसवतात कोकण टाईप म कोकण किनारपट्टीला तसंच आहे तिकडं,
हो आता ही माझी माऊस बहीण पण आहे ना म्हणजे शिरडोनत आहे तर तिनं काय करते. ति पण त्यांच्याडे घागरी वगैरे बसवतात ते घागरी हा त्या, पाना फुलांची एक चेत्र हे आपल्या एक गौरी असते. आणि ते मग गौरी गणपती पाशी येऊन बसवतात कोणी कोुत तिच्याकडे पाच-
आणि तिकडं असे दोन गौरी नाही बसवते एक बसवत अस-
आधी एक बसवतात मग नंतर दुसरी काहीतरी ती वाटतं असं काहीतरी आहे त्यांच्याकडे- हीच ज्येष्ठ गौरी आदी असती ती चार शुक्रवार मध्ये एक गौरी राह ती वाटत त्यांची.
ह नाही एक एक भागात आहे ना फक्त एकच गौरी बसतील.
होय
हम्म आपल्याकडे कसे दोन असत ना गौरी आव्हानला आपण दोन घेतो की तुळशी पाासून,
हो तुळशीपासून दोन घेतो आपण.
हा तस त्या टाईप असं एकच असते तिकडं.
हो हम्म अजून काय नवीन मग तुमच्याकडे.
काय नाही अजून मग गौरी पूजनला वगैरे सगळ स्वयंपाक वगैरे करतात..
हो सोहळ्यात स्वयंपाक वगैरे पुन्हा अजून सवष्ण ब्राह्मण जेवायला असतात त्या दिवशी. पुन्हा... आपल्याला जेवत नाही ते सुतवां लागत. पुन्हा त्यांना ते पवते तयार करावला लागते. त्याच खूप आस्त करायचं त्याच पुन्हा ते. आघाडा केना दुर्वा आठ आठ व्हाव लागतात सकाळच्या पूजेला चार चार. संध्याकाळच्या महापूजेला आठ आठ सोळा सोळा असे व्हा लागतात त्याला सोळा सोळा मान आहे.
हा सोळ्यांचं मान आहे आणि गौरी आलेल्या दिवशी आपण गाठी वगैरे घेऊन ठेवतो. दोरे तयार करून पुन्हा तिसऱ्या दिवशी आपल्याला गाठी घ्यायची असतात ना सगळ्यांचे,
हा गाठी घेऊन मग त्याची सोळा सोळा पदराचे पवतं कराव लागतात को नऊ पदरााचे करत. कुणी दहा आठ पदराच्या करतात कोणी चार अशा आमच्याकडे- पण सोळा करावा लागत आम्हाला.
एकोण सोळा आमच्याकडे कसं असतं सांगू का दोन्ही गौरींची सोळा सोळा. मग गणपतीचं नऊ आणि प्रत्येक सदस्यांचे सोळा सोळा.
अरे छान आहे मग आमच्याकडं. किती हो पण सोळाच करावा लागतात आम्हाला मेंबर जास्त असू कमी असू..
फक्त दोन ग.. लक्ष्मीचेत ना महालक्ष्मी्यांचे दोघांचे सोळा सोळा वेगळ्या आणि गणपतीची एक नऊ म्हणजे नऊ दुर्वा घ्यायची आपण.
हो हो हो
आणि प्रत्येक व्यक्तींचे सोळा सोळा असे.
सोळा सोळा हो बरोबर आहे.
आणि पहिल्या दिवशी काय आहे तुमच्याकड नवैध
पहिल्या दिवशी आमच्याकडे करंजी आणि पेटारी म्हणून असतील साटोरी म्हणून, त्याचा नैवेद्य दाखवतो पुन्हा नंतर ना मग. त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पुरणपोळी असे दाव. ावायची पुन्हा सकाळी खिचडी खिचडीच नैवेद्य. सकाळी खिचडीचं नैवेद्य सकाळी म्हणजे अ दुसऱ्या दिवशी सकाळी खिचडीचं नैवेद्य. बसायच्या दिवशी बसा तांदळाची खिचडी असते त्याचा मान असो आणि फराळाच. ठेवायची करंजी वगैरे आपली साटोरी ठेवायची चकली हे ठेवायचे.. आणि रात्रीच्याला महाप्रसाद असतो आमच्याकडे महालक्ष्मी रात्री जेवतात. रात्री मग आम्ही पूर्णाचे दिवे व. पुरणपोळी वरणभात भाजी, सोळा भाज्या सोळा्या भाज्यांचे प्रकार. पुन्हा मग तिसऱ्या दिवशी अ दहि भात अजून वरण. आणि त्याच्या बाजूला कान वले खीर वगैरे कराव लागते खीर कान वला दाखवायचा अशी पद्धत आहे आमच्याकडे तुमच्याकडे ची ना आमच्याकडची सेम आहे थोडी पद्धत
सेम आहे आमच्या लक्ष्मी सकाळी जेवतात तुमच्या संध्याकाळी..
आमच्या रात्री जेवतात आमच्याकडे सकाळी खिचडीचं नैवेद्य आणि फराळाचं नैवेद्य.. आणि संध्याकाळी मग आमच्याकडे ह्या अस महाप्रसाद प्रसादाच नैवेद्य उलट ते दुपारी जेवलेले छान आहे. पटकन तरी होऊन जातं ते
होते होते आणि इतर पण हल्दी कुंकला येऊ शकतात ना बायका संध्याकाळ.
हम्म मंग काय?
हा तुमच्याकडं आहेन संध्याकाळी ती घाई आणि ती घाई एकच होत असेल.
एकच होऊन जाते ते मग सकाळचं झालं की संध्याकाळी लगेच लागा लागतं.